ह
हॅलो
हाय बोल काय बोलतेयस आवाज येत काय का बॅकग्राऊंड नॉईस
नाही येत तुला येतंय माझा
अ नाही आज क्लिअर आवाज य
आज मला पण स्
अच्छा नेटवर्क
मुलं पण झोपलेत ना मग शांत सगळं
अच्छा अच्छा दोघं पण झोपलेत का
नाही ग हे तर बारका झोपला एक आहे त्याला मोबाईल दिला लावून बसला
हा का सार्थाला मी आत्ताच क्लासला सोडून आली आणि हे करते पाऊस पण पडतोय ओ खूप
आज खुप पाऊस आहे ग आम्ही तेच मोपाण्यामध्ये गेलो होतो त्याला कपडे आणले त्याता बर्थडे आहे ना संडेला मग त्याला कपडे घेऊन आलो
हा संडे ला बड्डे
आणि मग भेटूया त्याला फोन कर
हा का
झाली आदी जेवले भांडी वगैरे घासली आवरलं म आता फोन करूया
अ तेच मला पण नव्हतं टाईमी पण इथे जाते ते त ऑफिसमध्ये तर देते सव दोन अडीच होतात आल्यावर जेवण वगैरे सार्थाला जेवण करून गेलेली भात हा तिला घालून गेलेली मला होती भाकरी टिफिन ला केलेली ती त्यातलं जास्तच आता टाकते भाकरी दोन तीन दोन एक्स्ट्रा टाकते मग परत आल्यानंतर कधी करणार
कंटाळा पण येतो ना आल्यावर
काय बोलते
आल्यावर कंटाळा पण येतो ना आणि करायला
हा आणि टाइम पण होतो ना अगं परत तीन वाजतात मग करता करता
हम्
तेव्हा म्हणून मग तिला म्हंटलं आज घालूनच जाते मग जेवायला मागत नाही ते मग आज जेवली काल जेवलीच नव्हती कंटाळा केल्यानंतर
हम्
अस काय करते मग
का नाही कॉलेज मध्ये कुठला साईड होती ग तुझी
माझी सायन्स होती
आयटीआयला हुता तू
हा
का बणते
हो तरी म्हणून तर हे केलं ना आता
मग ग्रॅज्युएशन पूर्ण झालं ना?
हो ग्रॅज्युएशन
आणि मग त्याच्यानंतर मग लॅब साठी काय म्हणजे कुठलं काय केलं तू?
पी जी डी एल एम टी केली पॅथोलॉजी लॅबसाठी.
पॅथॉलॉजी ची वेगळी साईड असते का? त्याला किती वर्ष असते मग?
ते अठरा महिन्याच असतं कोर्स.
म्हणजे आपलं हे. बीएस सी होऊन, ते वेगळं घ्याला लागतं.
हा ते वेगळं करायला लागतं म्हणजे ते बारावी नंतर पण असत. बारावी नंतर उलट बेटर पडतं. ते तीन वर्ष नंतर पण करताना येतं म्हणजे आपलं कस ग्रज्युएशन तसच ते असत. अ आता बारावी नंतर पण हे तीन वर्ष इथे घालवतो ना मग तसच ते बारावीनंतर ते तीन वर्ष असतात. मग त्याचं नाव थोडं वेगळं आहे. डी एल एम टी आहे काहीतरी. बारावी नंतर केलं तर. आणि बीएससी नंतर केलं तर मग पीजी येत. अस तूच हा. तुझ कुठली साईड होती?
माझी कॉमर्स होती. मला ते त्यासाठी पाहिजे होत का? बँकिंग साठी किंवा मला हे पण करायचं होतं बी एम एल. बिझनेस साठी. मला ते लॅब वगैरे नाही मला इकड जायचं
मग ते राहायलं का करायचं?
हा राहिलं सगळंच राहिलं. हम्म.
लग्न झाल पोर झाली झालं संपलं. हो ना अजून तसच झालं. करून असं काहीच आता म्हणजे ज्या फीलल्डमध्ये कामाला लागायला पाहिजे ती फील्ड नाहीच अजून.
आणि मुलामध्ये. हा मुलांमध्ये सगळं आता टाईमच नाही भेटत, काय करायला्.
तेच झालंय.
झालं का मग घर जेवण तर आहे करा सगळंच मग
हो. अगं सकाळी मी पाच वाजता उठते अगं. डब्बा करायच टेन मग. रोज पाच वाजता उठते म्हणजे ती सवयच आता लावले गेल्या आठवड्यापासून उठते मग सगळं फ्रेश वगैरे होऊन नंतर मग डबबा करत देवपूजा वगैरे करते आणि नंतर मग डब्बा करते मग बर सगळं आव पण काही नाही होत काय नाही होत. हा हिला सोडून यायच्या आधीच कपडे वगैरे धुवून घेते. काय बोलतेय?
क्लास रोज नसतो ना तो कॉलेजचा.
नाही नाही. अल्टरनेट आहे म्हणजे आ सुट्टाच होत तिच्या पण ती अ टीचर आजारी होती तर तर मग आजपासून सुरू झाला कालपासून सुरू झाला. पण हिजा आजच आहे. ना बुधवार. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असं असतो. अ म म्हंटलं मग आज पाठवली तिला. आता उद्या एकदा पाठवेल आणि हे
जायला जात असेल आणि तू यायला होत असेल ते
ह नाही दहा मिनिटाचच आहे जवळच आहे ते जास्त लांब नाही तो क्लास. बघितला पटल जवळच्या जवळ बरं पडतं ना.
हा तेच ना पाळ्या पावसातून जायला पण बरं पडतं.
हा ते स्कूल पण लांबच आहे ग थोडी पण चालते ते. असं म्हणजे नाही बोललं त उचलून घे वगैरे थोडस कधी आला म तर बोलते पण चालते तेवढी पंधरा वीस मिनिट चालत जाते चालत यायची आता व्यान लावली तिला मी मग. अ कारण का मी ते जायला लागले म्हटलं तिला परत आणायला जायला मध्ये कसं वेग चाटत जवळ असतं तर गेली असते पटकन, काय बोलते?
टाईम पण नाही तिला भेटणार ना तिथून जायला.
हा तेच ना आणि जवळच असतं पाच मिनिटावर दहा मिनिटावर तर पटकन जाऊन घेऊन आली अस ते ते भरपूरच लांब आहे तिथून. म्हणून मग म्हटलं जाऊ ते व्हॅन व्हॅनच लावते पण व्हॅनने पण एक तास जातो ग पूर्ण.
एकला सुट्टी ती दो पाहण मग पाहुणे दोन ला य ते फिरत फिरत सगळ्यांना सोडत सोडत ही शेवटला असते. ते ना तस पूर्ण फिरून येते ती मग खूप लेट होत. अच्छा.
कस सुटते मग?
काय केलं तू?
कॉलेज नंतर मी जॉबच केला मग डायरेक्ट म्हणजे मला ते बँकिंगच मी केलं ऍक्सिस बँक होती ना आमची तिथे ना वॅकन्सी होती. म्हणजे बँकिंगच ते सांगत होते सगळं ट्रेनिंग वगैरे देत होते बँ काय काय सेक्शन असतात तर त्याच्यामध्ये मी क्रेडिट कार्ड निवडलं होत. क्रेडिट कार्ड सेल्स म्हणून आमच डिपार्टमेंट होत. त्याच्यामध्ये मग मी तीन वर्ष केलं क्रेडिट कार्ड मध्ये.
का
हेल्प करायचे क्रेडिट कार्ड सेल्स करायचे कस्टमरला हा त्यांना कन्व्हन्स कराय क्रेडिट कार्ड घ्या तुम्ही त्यांचे फायदे बेनिफिट सांगायच त्याचा काय उपयोग ये. आणि प्लस क्सिसच तुम्ही कस्टमर पण व्हा म्हणजे बँकिंग पण तुम्ही चालू करा.
अच्छा ऍक्सिस म्हणजे काय अस ते बँकिंगच कस मला कळलं नाही ह ती माहित आहे बँक आहेत. ते मग त्यांच ते अकाउंट ओपन करून त्यांचे कस्टमर पण होऊ शक
अकाउंट ह जे अकाउंट ओपन केलेले ते आहे क त्यांना आपण क्रेड कार्ड पण द्यायचं त्याच्यासोबत का कारण क्रेडिट कार्ड कोण कोण घेत ना अगं. त्याला कसे चार्जेस असतात ना तुम्ही ज जास्त लिमिट वाप वाप वापरली मग त्याच्यावर सात टक्के, आठ टक्के तेव्हा इंटरेस्ट होता.
अच्छा म आता वाढला पण असेल तर तू जॉब सोडून किती वर्ष झाले.
आणि किती हे.
अच्छा बरं आहे पण बरं पडतंय मग. जसेला वगैरे ना क्रेडिट कार्ड.
मेल्स मध्ये खूप शिकण्यासारखं आहे म्हणजे एकदम टास्सच येतो. एखाद्याला कन्व्हिन्स करायच म्हणजे. पण मज्जा येते ती साईड एकदम भारीच होती.
कार कस्टमर कधी एखादा लगेच कन्व्हन्स होतो आणि.
का काही चांगले कस्टमर असतात ना हा ते कधीतरी कन्व्हिन्स होता. हम यकायना सगळं सांगायला लागत किंवा त्यांचं ऐकायला लागत.
हो,
ह बँकचा आता भरपूर इशू चालूय हाय. हा आता तर आहे ना एक्सपिरियन्स पण आता काय उपयोग आहे. त्या मुलांमुळे जाता नाहीयेत ग.
तेच होतय ग माझं माझं तेच झालेलं तीन वर्ष पण आता बोलली नाही काहीतरी करायला पाहिजे घरी बसून. तरी काय करणार ग.
मग थोडस नॉलेज पण पाहिजे ना बाहेरच कळायला पाहिजे.
आणि समजत. नाही आता मी तुझ्या फीलल्डमध्ये घुसले पण ते मला पीसी पण म्हटलं की काय. काय आहे त्याच्यामध्ये वेगच आहे सगळं आणि पूर्ण नवि ''--''
जमत का रुपा तुला काय काय करायत ते लोक सांगत नाही का. करते आप अच्छा पीसी ऐक ना पीसी खूप पीसी मध्ये फक्त ते एंट्री करते का.
पीसी त्यांचा तो हेच आहे ऍप आहे म्हणजे त्यांचा तो सर्वरच. आहे अ मार्क म्हणून. तर त्याच्यामध्ये त्यांनी सगळे सॉफ्टवेअर डाउनलोड केलेले सॉफ्ट''--'' वेअर तर त्याच्यामध्येच एंट्री करायची असते ग काय बोलते.
काय करती जाऊन.
अ मी का. त्यांची ते बिल असतात ना म्हणजे ते टॅली झालेले वगैर. करायची कॅश आलेली असते कॅशचे वेगळे बिल असतात. चेकचे वेगळे असतात मग कॅशचे सध्या तरी कॅशचे जे झालेले आहेत. त्याचे इंटरॅक्ट घेते त्यात फिलप.
ऐक ना एखादी एंट्री जर चुकली तर म ते दाखवत असेल ना ग.
हा दाखवत हा दाखवत म्हणजे जे आहे ते दाखवतय. म्हणजे जे आता चालू येतं एखादी मॅच नसेल होत म्हणजे ती अ आलेली. अ जी कॅश अमाऊंट आहे. आणि पिस त्यांनी तिकडून. आता ते चार ह्याच्यामध्ये हे करत करत येतं ना कॅश आला परत. त्याचं ते भरलं जातं नंतर हे मग ते सगळं मग दोनदा तीन आत. तसच झालं ते त्यामध्ये दाखवतच नव्हते ते कॅशे एक हे आहे आणि त्या. वाहूचर वर एक आहे मग तिला ते विचारलं ती बोलते थांब. राहूदे साईड मी नंतर बघते कारण ते दुसरं करत होते ना असं म ''--'' ती बोलते ते सा साईडला ठेवून जे जे होताय ते करून घे. पण सगळं असं नवीन सगळ्या मधे जा तिथे जर नसेल एंट्री तर ते भरा वगैरे पण बरं वाट तय पण एवढ कंटा म्हणजे असं की आपली फ्रेंड हा असं पण होतय.
पाणी चल म तुला करते थोड्या वेळानी फोन मी आ आता आवरते जरा, चल बाय हा बाय.